हॅलो आवाज येत आहे का?
हा येतोय येतोय.
येत. तुमच्या हॉटेलमध्ये कोणती डिश प्रसिद्ध आहे म्हंटला दादा.
हॉट व्हेजमध्ये घेतली तर व्हेज तिरंगा ही.
हे जे तिरंगामध्ये नेमकं काय काय येत?
मिल्क पनीर भूर्जी.
हम्म.
सुक्कीमध्ये हा त्याच्यानंतर टोमॅटो चटणी सुक्यामध्ये. त्याच्यानंतर पालक फ्राय लसूणमधी.
हम्म.
हे तीन वेगवेगळे आयटम एका प्लेट मधी मस्त व्यवस्थित सा ठेवल्या जाता. त्यांना कलर दिला जातो व्यवस्थित व्हेज तिरंगामध्ये कलर दिला जातो.
हम्म.
ही डिश आपल्याकडे फेमस आहे. अन खाण्याला हा एकाच टायमाला आपण तीन आयटम खाऊ शकतो.
तीन आयटम खाऊ शकतो किंमत किती भेटते तीजी?
व्हेज तीरंगाची किंमत का
हां.
पाचशे दहा रुपये.
पाचशे दहा रुपये मग, तुम्ही ते कलरिंग करायला जे फूड जेवण बनवताना जे कलर वापरत ताही त्याजा काही आरोग्यावर परिणाम होत नाही.
त्याच्यामध्ये कंपनी-कंपनी चेंज आहे ना आता काही जे लोकं समजा ज्यांना कलर फक्त माहिती आहे कलर वापरायचा.
हा.
त्यांना कंपनी माहित नाही ना, कंपनी कोणती चांगली आहे कोणती खराब ये. त्याला किती मात्रामध्ये वापरावं लागतं?
हम्म.
ते पण, कनव्हट ठेवा लागतं ना.
होय.
जर आपण लिमिटपेक्षा जास्त वापरवलं त्या भाजीला कलर बी जास्त येईल. लिमिटपेक्षा कमी वापरो.
पण नैसर्गिक कलर खाण्यामुळे आरोग्य जेवढं चांगलं राहते तेवढंच ते बाक्काया आम म्हणजे रंग कृत्रिम पद्धतीचे रंग घालून जेवण बनवलं आणि ते खाल्लं तर आरोग्य जरा बिघडण्याची शक्यता जास्
व्हेज तीरंगामध्ये ना तर म्हणाला गेलं तर आपण कलर मिक्स करतच नाही कारण ऑलरेडी त्याला कलर राहत्याच.
कलर राहतोच.
कारण पनीर जे इथं व्हाईटमध्येच राहतय.
होय पनीर व्हाईटमध्ये पनीर भुर्जीला पांढरा कलर येतो. पनीर भुर्जी मध्ये तुम्ही व्हाईट कलर पूर्ण येण्यासाठी मग आणि पांढरा कलर पूर्ण येण्यासाठी आणखी काय वापरताय?
त्याच्यात त्याच्यात नाही वापरत काहीच. साधा-साधारणपणे बनवले जाते ते.
साधारणपणे आता पनीर भुर्जी करणार ना तुम्ही. तर पनीर तुम्ही खिसून घेणार आणि त्याच्यामध्ये ग्रेव्हीसाठी पांढरा कलर यायला काय वापरणार?
ग्रेवहीसाठी नाही त्याला मस्त आपण जशी समजा आता तुम्ही व्हेजिटेरियन आहे का नॉन व्हेज आहे? आपलं सॉरी व्हेज आहे का नॉन व्हेज आहे तुम्ही पण?
व्हेज आहे.
वेज स्पेशल व्हेज आहे का?
गीता बोलतो.
अच्छा आता माझ्या हॉटेल मध्ये जे तर व्हेज, नॉन व्हेज प्लस आहे.
हां.
तर ते व्हाईट कलर जे आहे ना त्याला निसता आप कोन अंडा भुर्जी वगैरे बनवितो ना. कांदा घालून, मिरची घालून बस त्या प्रकारे आपण साधारणपणे बनवतो त्याला त्याला कलर माराची जरूरत राहत नसते. त्याला ग्रेव्ही वापरायची जरूरत नाही राहतं. आणि जर वाटलंच कधी आपल्याला घट्ट मध्ये बनवायचं त्याला एकदम घट मधी तर आपण दूध वापरू शकतो त्याच्यामध्ये.
दुध वापरायचं त्यामुळं दाटसरपणा येतो.
हा जसं दूध गाडं गाडं होत चालन त्या विशेबाने आपलं पनीर पण घट्ट घट्ट होत चालन ना.
हम्म आणिय आणखीन काय म्हणाला? कलर वापरायचा विषय टोमॅटो चटणीला
टोमॅटो चटणी तर आपण घरी पण बनवू शकतो टमॅटो चटणी जे तर शेंगदाणे बारीक कुटून घ्यायचे. आणि साधारणपणे आपली भाजून-भाजून
आं शेंगदाणे भाजून कुटून घ्यायचे.
हा त्याच्यानंतर टमाटा जे ते एकदम बारीक चॉप कराचा एकदम भुजबूशीत दिसला पाहिजे तो.
टोमॅटो बारीक चॉप करून घ्यायचा.
हा त्याच्यामध्ये हळद, थोडीशी मिरची पावडर थोडीसा आपलं समजा काय जे इतर मसाले असन कोणी त्याच्यामध्ये अ का सांबर मसाला टाकतंय टोमॅटो चटणी मधी स्वाद यासाठी. सांबर मसाल्याने टोमॅटो चटणीला जास्त स्वाद येत असतो. ते पण वापरू शकतो पण मग कमी मात्रा मात्रामध्ये ह
बरं
ड्रायलप रायली पानं पालक फ्राय पालक फ्राय ज्यात आप अ पालक फ्राय जे ना ऑलरेडी ते कलर हिरवाच राहतो त्याला.
हा हिरवा कलर असतोच ऑलरेडी पालकला. त्याचा कलर टिकून राहावा म्हणून काय वापरताय?
नाही त्याचा कलर जातच नाही टिकून राहतो त्याचा कलर.
होय मी असं ऐकलंय की भाज्यांचा मुळचा जो कलर आहे ना रंग जो आहे मुळा रंग टिक कुण राहावा यासाठी ना ज्यावेळेला आपण भाज्या वाफवणार असतोय त्यावेळी त्याच्यामध्ये किंचित प्रमाणात मीठ घातलं. की त्यांचा कलर कायमस्वरूपी टिकून राहतोय हे बरोबर आहे का?
बिना मीठचा टिकून राहतो मीठ घालून अ आपण पाण्यामध्ये उकाळली ती भाजी. त्या भाजीला फेस येणार वास येणार तिचा.
हम्म.
त्यामुळे जे ना ती भाजी खराब बी होऊ शकती. आणी जर तुम्ही निसती साधारण पाण्यामध्ये उकळली ती भाजी ती भाजी दोन घंटे शिल्लक भी राहू शकते. मीठ जेवढं समजा आपल्या शरीरासाठी योग्य बी घातक बी आहे.
होय.
ह त्या हिशोबनें माझं समजा जे बी काई समजा पाण्यात उकळायच्या आयटम आहे. तर मी बिना मिठाचच उकाळतो त्यांना. ते जास्त वेळ टिकून राहत्या ते.
जास्त वेळ टिकून राहतं. .
ह
आणि आणखीन काय रोटी, चपाती, भाकरी काय बनवताय सोबत?
माझ्याकडे तंदूर आहे, चपाती आहे, वीट रोटी आहे बाजरी भाकर आहे, ज्वारी भाकर आहे.
ज्वारी भाकर, बाजरी भाकर
तंदूर रोटी, चपाती, बीट रोटी.
बीट रोटी
हां.
ती कशी बनवताय?
बीट रोटी तुम्हाला सांगून बी तुमच्या लक्षात बसणार नाही.
नाही राहील लक्षात नवीन काहीतरी ऐकलं हम्म.
विट रुटी अशी आहे की आपला गह वाटा आणि तंदुर ताट. त हे दोन्ही मिक्स केल्या जातो.
हा.
त्याला जे इथ आपण जे समजा तंदूरची भट्टी.
भट्टी.
त्या भट्टी मध्ये मोठा राजन फिट करायला राहतो मोठी डेगेसारखा माती. तिचं बनवल राहतं ते.
हम्म.
त्याच्यामध्ये तंदुरोटी पण काढल्या जाते, बाजरी पण काढल्या जाते पण विशेष म्हणजे आपण तवा भाकर जास्त देतो. आणि वीट रोटीची इथ आपण. हा आणि वीट रोटी जे तापण त्या भट्टी म लावं लागते ती. आणि ती कडक निघत असत ते बिस्किट सारख.
बिस्किट सारखी कडक निघते.
हा. आता ते लोकांना आवडी निवडी नुसारे जस समजा लोकांची आवड हे.
कुणाची आवड कशी असेल, त्यानुसार तुम्ही मागणीनुसार पुरवठा केला पाहिजे. तुम्हाना?
हा. आणि विशेष म्हणजे माझ्या या हॉटेल मध्ये एक ग्राहक आला म्हणजे मी त्यांना वापस करत नाही. त्यांनी मला काही पण मागितलं, तर मी हवच सांगतो. हो, आता सकाळची गोष्ट आहे, माझ्या हॉटेलमध्ये एक कस्टबर आले फॅमिली टेबल होता. पूर्ण, पूर्ण जेवण झाल्याच्यानंतर त्यांनी मला गुलाबजामून मागितले.
हा स्वीटला.
स्वीटला ते म्हणे आम्हाला कसं करा पण गुलाबजामून लागतच न्हाय. त्यांना म्हणटलं मला अर्ध तास वेळ द्या म्हणलं अर्ध तास वेळ द्या अर्ध्या तासात तुम्हाला गुलाब जामून रेडी करून देतो म्हणलं ताजे. ताजी.
हा.
अर्ध्या तासात मी त्यांना गुलाबजामुन रेडी करून दिली.
अर्ध्या तासात गुलाबजामून कशे बनवला?
अर्ध्या तासामध्ये मी ते लोकांला गुलाबजांबूल तयार करून दिली.
तेच कसे बनवला?
काय म्हणलं?
कसही बनवला अर्ध्या तासात गुलाबजामन.
माझ्याकडे सहा सहा लेडीज आहे कामाला.
हम्म. सहा लेडीज आहेत, पण मटेरियल अव्लेबल होतं काय सगळं?
सगळं अव्हेलेबल राहतं माझ्याकडे फ
हा तेचत हा.
बनवणारे खूप सगळे ऑर्डर दिले की तयार राहते, फक्त आपले ऑर्डर द्यायचं काम आहे. त्यांनी मला सांगितलं आम्हाला अर्ध तास टाइम द्या म्हणे, अर्ध्या तासात तुम्हाला गुलाब जामुन रेडी करून देतो. म्या कस्टमरला तेच सांगितलं, म्हटलं तुम्ही मला अर्ध तास द्या. तुम्हाला अर्ध तासात रेडी करून देत, त्यांन टाइमपास केला.
मग गुलाबजामन बनवताना तुम्ही खव्याचे बनवला की ब्रेडचे बनवला?
आता जे आहे ते समजा पॅकिंगचा गुलाब जामून आटा येऊ लागला तर. ना तो खाव्याचा बनवला जातो ना ब्रेडचा बनवला जातो.
आता ते डायरेक्टली पॅकिंग तयार असतंय त्याच बनवताय. अर्ध्या तासामध्ये होऊन जातय ते.
हा.
हम्म हम्म.
पीठ तयार करणं आणि गोळे बनिवन तेलात सोडणं सगळं संगच राहतं माझ्याकडं.
हां.
म्हणजे टाइम द्यायला कामच नाही की चला बा आता पीठ मळलय. याला थोडंफार थांबू द्या. मग नंतर बनवू असं काही नाही.
होय. कस्टमर सोबत बोलत बोलत देखील आपण हे करू शकतोय.
हा त्यांचा बी टाइमपास करू शकतो आणि आपला बी टाइमपास करू शकतो.
हा.
असंय ते.
आणखीन मसाला पापड
मसाला पापडे आहे, रोस्ट पापडे आहे, सादा पापड आहे उडीद पापडे आहे. आं व्हेज सूप पण भेटता ना.
स्टार्टरमध्ये सुरुवातीला.
हो हो. असेच कॉल चालले पाहिजे बरं का?